हॅलो आवाज येतोय.
आवाज येतोय माझा
हो हो येतोय येतोय माजा येतोय हो हो येतोय येतय.
अच्छा काय म्हणता बाकी येतोय बाकी बरं आहे तुमचं.
हो येतंय हो चांगलं हाय.
अच्छा म्हटलं ते तुम्ही कॉल केल ना मला तुम्हाला याच ऑर्डर होती पाहिजे होती प्रिंट करून पाउचेसची. तुमच बिझनेस आहे तुम्ही म्हणत ते याचा स्क्रब वगैरे कॉस्ट कॉस्मेटिकचा. तर म्हणून म्हटलं आज कॉल करून बोलू तुम्हाला. कि रेट वगैरे कसे डिझाईन मी करून देतो तर त्याचे चार्जेस कसे असतात. तर आता बोलू शकतो का आपण.
हम्म हम्म हम्म हो बोलू शकतो बोला ना
ओके तर आता तुमचे जे डिझाईनचे चार्जेस असतात ते हजार रुपये च्या आसपास असतात आणि जसे तुम्ही डिझाईन द्याल असे तुमचे चार्जेस कमी जास्त होणार तर त्याच्यासाठी कस हाय की तुम्ही पहिले काय करताय म्हणजे डिझाईन काय पाहिजे कुठंल प्रोडक्ट हाय त्याच पहिले मला इन्फॉर्मेशन लागणार आणि परत तुमचं काय पॅक करणार हे तुम्ही त्याच्यामध्ये त्याचं डिटेल पाहिजे प्रोडक्टच. कि तुम्ही कुठलं प्रोडक्ट त्यामध्ये टाकणार म्हणजे त्या हिशोबाने मला त्याच अ हां पकिंग करायला लागत. त्याच्यात कुठले कुठले तुमचे, इन्ग्रेडियंट्स असतात. केमिकल. ते त्याच्यात रिएक्ट नाही झाले पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी मी. त्या हिशोबाने, ते पाउचच मटेरियल ठरवतो. आता ती तुमची, तुम्ही कसं म्हटले लास्ट टाईम. कि तुमचं फेश पॅक वगैरे. तुम्ही तुमच प्रोडक्ट पॅक करणारे. त्यासाठी आता काय की. मी डिझाईन बनवेल. ते तुम्हाला पाठवेल पहिले. दोन -चार ऑप्शन बनवतो. आणि मग त्याच्यापैकी तुम्ही फायनल करा की, कुठलं पाहिजे तुम्हाला? मग तेव्हा मी तुम्हाला रेट पण सांगेन त्याचे. कारण डिझाईन चे. मिनिमम हजार रुपयापासून सुरुवाते. आणि नंतर मग, मटेरियल जसं तुम्ही चूज कराल, तस त्याची कॉस्ट पडत. आणि माझ मिनिमम प्रिंट करायला. मी हजार क्वांटिटी घेतो. हजार क्वांटिटी तरी प्रिंट करायला लागतात. आपल्याला. तर मग तुम्ही पहिले सांगाल. तुमची ऑर्डर किती ये, किती ऑर्डर पाहिजे? ते सांगा. तुम्ही मला आता.
अच्छा, त्याच्यावर.
तुम्हाला किती ऑर्डर पाहिजे. शंभर, पाचशे, की हजार. कितीची पाहिजेत. तुम्ही सांगा. किती क्वांटिटी पाहिजे. हा शंभर का? अच्छा. हा मग ते शंभरनुसार मला मग ते. रेट फायनल करायला लागेल. तर पहिले असं आहे की. डिझाईन मी पाठवून देईन तुम्हाला. आणि डिझाईन अलग अलग टाईपचे असणार. आणि प्रिंटिंग कसं होतं आमचं की. शेड्यूल असतं. की ह्या ह्या दिवशी आमचं प्रिंट होत. त तुम्हाला तस अ इकडे येऊन कं. हा. कंपनीत येऊन तुम्ही बघू शकता. तुम्हाला त्याच्यात काय चेंजेस करायचे असतील. तर तुम्ही तिथे येऊन. उभं राहून बघायचं. तुम्हाला वाटलं याच्यात कलर कमी जास्त करायचाये. मग ते कमी जास्त करू शकता. तुम्ही. आम्हाला सांगू शकता. हे डार्क पाहिजे. हा कलर समजा तुम्ही इमेज मध्ये काय. लेडीची इमेज दिली. काय?
ह.
कुठल्या. हा. ते इमेजचा कलर आपण कमी जास्त करू शकतो. तर त्याच्यासाठी- तुम्हाला तिथे आलेलं बरं पडेल. म्हणजे समोरासमोर आमच प्रिंट पण होईल. तुम्ही पण बघून घ्याल. तुम्ही सफाईड् व्हाल. मग कसंय की. त्याने मग आपलं. प्रिंट पण सक्सेसफुल होतं. आणि तुम्हाला जर, आवडली ती प्रिंटिंग त तुम्ही अजून चार लोकाला सांगाल. आम्हाला पण बिझनेस वाढेल.
बरोबर.
तर, तसं मी तुम्हाला सांगतो. पहिले डिझाईन पाठवेन. आणि आपली मशीन तर डिजिटल प्रिंटिंगचीच आहे. याच्यात काय प्लेट वगैरे बनवायला नाही लागतात. आपण डायरेक्ट, मशीन कॉम्प्युटरमध्ये कनेक्टेड असते. तीथून डिझाईन बनवली की, आपण मशीनवर टाक
ह.
ह बाकी तुम्हाला काय अजून. असतील. असे अलग अलग व्हेरियंट तर सांगाल. तुमचे कुठले प्रोडक्ट असतात. कॉस्मेटिक मध्ये?
अ तर मग आता, तस तुम्ही सांगा. प्रोडक्ट काय काय, काय नाही आहे. प्रोडक्ट तुम्ही कुठले युज करता कॉस्मेटिकला? म्हणजे शॅम्पू
अ आ
हॅलो,
काय सांगु आता, दोन म दोन मिनिट. हॅलो, हे
काय नाही असं काही नाही हा येतोय येतोय शॅम्पू किंवा हा बोला बोला
हा हा एक
बोला, बोला बोला, हा येतोय ना.
त्याच स्क्रब झालं त्याच्यामध्ये, फेशियल चे किट मध्ये
अच्छा अच्छा ओके स्क्रब आहे. फेशियल च फेस पॅक आहे बरोबर हो, हा क्लीनजिंग हा बरोबर आहे मग ह्या टाईपचे आधी आम्ही केलेले आहेत. हो हो हा बरोबर,
हा
मग ह्या टाईपचे डिझाईन्स आहेत. आमच्याकडे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर बघू शकता. अच्छा ब्लीच आहे बरोबर आहे. हे सगळे प्रिंट करतो आम्ही. डिझाईन पण आम्ही बनवतो.
हे एलोवेरा व्हय हा हा हा हा हा चॉकलेट वॅक्स
हा मग चालेल ना, हा बरोबर, डिफरंट टाईपचे बरोबर.
त्याच्यानंतर हा बरोबर, हा असे पाहिजे.
हा चालेल ना होऊन जाईल ना. हा सगळं, आम्ही करतो त्या टाईपचे काम, आणि आपल्याकडे डिझायनिंगची टीम पण आहे. तशी दोन तीन जण आहेत. आम्ही, तुम्हाला पाहिजे तशी डिझाइन पण चेंज करून मिळेल.
हां
चार एस तिथले तिथं आपण डिसाइड करू, किती काय काय तर
नंतर, हा हा बरोबर. त्यानंतर स्मूथनिंग, स्ट्रेटनिंग च तेच ते अं लेअर हे हा एक्सटेनस, शॅम्पू
बरोबर. अच्छा अच्छा ते हो हो स्ट्रेट चे
हा अस
चालेल ना. आम्ही ते पण देऊ तुम्हाला बनव आणि दुसरं अजून तुमचं फक्त ह्याच प्रोडक्टमध्ये असतं की, हम पॅम्प्लेट वगैरे पण आम्ही पॅम्पलेट पण छापून देतो. आणि पॅम्पलेट पण छापतो. आम्ही हा, पॅम्पलेट समजा तुमचे ऍडव्हरटायझिंगचे करायचे. हा बरोबर हाव सगळे सगळे तुम्हाला जे पाहिजे ते. तुम्हाला जे वाटेल ते पॅम्पलेट आम्ही करून देऊ तुम्हाला. आम्ही प्रिंटिंगच्या रिलेटेड सगळी कामं घेतो.
अच्छा. अजून?
बाकी आता? हा तुमची जी डिलेव्हरी असेल, ती डिलेव्हरी तुमच्या ऍड्रेसवर पोहचेल पहिले कसंय की तुम्ही इथे ऑनलाईन ॲप प्रोन द्यायचं मशीनवर काय कसं आहे, त्याच्यानंतर म्हणजे प्रिंटेड मटेरियल आहे. ते आमचं लॅमिनेट वगैरे होतं, प्रोसिजर तुम्हाला समजले की कसं आहे तुम्हाला पण आयडिया येईल. की आपलं मटेरियल कशामध्ये पॅक होणार आहे ते कशापासून बनलंय? म्हणून म्हटलं माहिती असलेलं बरं आहे.
हां.
हे मी तुम्हाला सगळं डिटेल टाकतो.
आणि मेल वगैरे तुम्ही आधी मला दिलेला ऍड्रेस त्याच्यावरती सगळं तुम्हाला माझं प्रिस्क्रिप्शन येऊन जाईल. किती माझ अ बिल वगैरे किती होणार आहे? कोटेशन काय, रेट काय आहे? हे सगळं त्याच्यात टाकतो मी. मग त्याच्यावरती मला तुम्ही बघून वाचून घ्या एकदा काय कसं आहे,. मग ओके असले की मला सांगा मग आ पण करून टाकू, ठीक आहे, चालेल मग बोलू मग ओके.
हो चालेल ना, वाचते मी हो हो.
हां, ओके, ठीक आहे.
हा